हॅ हॅलो हा मॅडम
हा
हा येतोय आवाज माझा
येतोय बोला बोल ना माझा आजी येत का हा
हा हा येत थोडा कट होत येत
बरोबर
ते पावसाचं वातावरण आहे थोडस ना इकडे त्यामु हम्मम् तर राजा पण आहे ना हम्म हम्म हम्म तर आज आपण हे ना खाद्यपदार्थांवरती बोलूया त्या विषयावरती थोडं घरामध्ये कुठलं काय खा ते अ कुठलं काय आवडी निवडीच वगैरे खातात घरामध्ये त्याबद्दल बोलूया ह
हो
हम्म हम्म
ह आता आमच्याकडे पर बारापैकी ते पर तो आवडी नि खातच हो
हम्म त्या त्या पुऱ्या म्हणा कि आता कसं आषाढ आ आषाढ महिन्यामध्ये गोडप पुऱ्या वगैरे जास्त बनवल्या जातात ना ते तरळणातल्या हा तर मग आता एक दोन तीन दिवसापूर्वीच बनवले होते मी पण
हो का अच्छा हो बनवतात मी बनवतात मी
अच्छा आता आम्ही तर कसं ते गुळाचं पाणी म्हणजे गुळाचं पाणी करून पाणी टाकून ड ते गाळून वगैरे घेऊन नाही का त्यातलं म्हणजे घाण अस निघून जाते अस त्या पाड टाकली कि म जरा ते वास पण छान येत आणि मुलांना पण छान वाट मग त्यात ते जमेल टाकून मळून घेतो असं छान
हम्म हम्म
हम् थोडं मोहन टाकतो तेलाच किंवा तुपाच अस जे अस ते् मग ते कस एकदम सॉफ्ट बनतात ना त्या
हो हो बरोबर आहे
हम्म आणि म्हणजे खायला पण छान लागतात आणि तात पणच भररम् ते थोडं जास्त मऊ ठेवायसाठी जरा दहा पंधरा मिनिट जरा नाही का ओल्या कपड्यांनी बी असं ठेवलं झाकून अस छान माऊ होतं पीठ म. ते करायला पण सोप्या जातात आणि त्यात हा. तर त्यांना पण छान फुकतात म ते.
हो बरोबर.
इथं इकडे कसं काही काय जण त्याची कापण्या, कापण्या प्रकार माहित असेल ना तुम्हाला ते.
हो का? नाही नाही कापण्या वगैरे नाही मी ऐकल कधी.
हा हा कापण्या म्हणजे तेच असतं जे आपण बनवतो ना हे. पीठ अ म्हणजे नाही का कनिक भिजवतो त्याचच अस करपाळ्यासारखं नाही का लाटून आणि कापतात हा. आणि ते फक्त फुगू नये म्हणून त्याला आपलं असं. अ जरा अस टोचे मारले की ते फुगत नाही ते अ ते पण म्हणजे अ आवडीने खातात मुलं पण.
हो का? हो. मुलांना कसं वेगवेगळ आकाराचं बनवलं की ते मग आवडीने खातात.
हा तेच ना आणि ते शेप अ वेगवेगळे शेपच ते मिळत पण ना सा चेे. हा म ते डब्याला द्यायला वगैरे पण बरे पडतात सकाळी.
हम्म.
आणि कस आवडीने खातात. ते संपत पण डबा मग, घरी संपून येतात डबा पण. हा आणि त्या त्यांना पण त्यांच्या हाताने बनवायला पण आ-आवडत. नाही का वेगवेगळे शेप त्याच्यातले हम आता माझी मुलगी मला करते मदत ते वेगवेगळे शेप बनवायला. हम् तुम तुमच्या कडे अशेच बनवतात का? का वेगळी काय पद्धती?
नाही बनवत फक्त ते अ गोल-गोल पापड्या असं बनवत आमच्याकडे. आपल्या पुऱ्यांन सारख्या तशाच बनवतो आम्ही. हम् ते गुळाचं पाणी वगैरे करून त्याच हा त्यातलीच रेसिपी प्रमाणे अ बनवतो आम्ही पण गोल गोल बनवतो फक्त.
हम्म, हम्म, हम्म. ते मला वाटते नैवेद्य पण देतात ना, आषाढ्यामध्ये ह्याचा.
ह ते नैवैद्य देतात बरं बरं गोड पोळ्यांचा. चा देवीला नैवेद दिला जातो. चण्याची भाजी आणि ते पुऱ्या देतात.
त्या तुमच्याकडे चण्याची भाजी देतात का? त्याच्या बरोबर.
दही, भात, चण्याची भाजी. असं. असं बनवतात.
अ आमच्याकडे ये काय करतात असं लहान मुलांना नाही का नेतात दर्श नाला तिथे नैवैदय देतात पहिले. झाल्यानंतर अ मेथीची भाजी भाजी आणि भाकरी ते चानके असतात ना री छोट्या-छोट्या ते छोट्या भाकरी बनवाच्या त्या त्याचा नैवैद्य अस म ते म्हणजे देवीला ते सातचा म्हणा किंवा अकराचा. तर मना असं ते. ते असं मग त्याच्यावरती मेथीची भाजी आणि त्या कापण्या आणि तेच नैवेद्य असतो.
अच्छा हो जस वेगवेग गळ्या याच्यातलं गावातल्या वेगवेगळ्या पद्धती असतात. बनवण्याच्या पण आणि खाण्याच्या पण. पण आणि नैवेद्याच्या पण.
बरोबर आणि जस वे म्हणजे जस एरिया बदल तो भाग बदलतो तस खाण्याच्या पद्धती पण बदलतात.
पण बनवतात पदार्थ पण बनवतात बदलतात वेगवेगळ्या प्रकारे बनवतात वेगवेगळे लोक.
हा. आणि कधी कधी पदार्थ एकच असतो पण नाव वेगवेगळी असतात वेगवेगळे हा जे आप ल्या लक्षात येत नाही पदार्थ तोच असतो, पण नाव वेगळं असत.
ल्यावर असं वाटतेवररे आपल्याकडे तर याला हे म्हणतात असं वेगळं नाव पडून जातं.
हा तेच ना आणि तसं आमच्याकडे हे पण बनवतात म्हणजे आपलं चपाती असतं ना चपाती गुळ टाकून लाडू गु आणि तूप. टाकतात आणि त्याचे लाडू बनवतात असे लाडू हा तेच मग ते आता कस काही काही जण हातानी चुरून घेतात. पण ते मोठी मोठी राहते ना चपाती त्याची. मग मूल पण ते जरा ते तर म्हणजे खायला हे करतात.
हम्म हम्म बरोबर.
मग त्याला मिक्सरला फिरून घेतल्या तर ते छान अशी एक जीव होती ना. चपातीपूर्ण बारीक करून घेतल्या ते खायला पण चांगली लागते आणि त्यात पण चांगलं मूर्त तूप. आणि गुळ दोन्ही. लाडू बांधायला पण म्हणजे येतात चांगले.
हो बरोबर.
ना असं पण आता हे मुलांच्या डब्याला काय द्यायचं वरचं किंवा नाही? संध्याकाळी चार वाजता काय द्यायचं?
हो प्रश्नच पडतो हो. ते असं घरच्या घरी बन वलेल असत ते चांगलं असत. पोरंना बाहेरच दिल्यापेक्षा पिझ्झा वगैरे हे ते दिल्यापेक्षा घरच्या ह्या वस्तू दिलेल्या पोरांची हेल्थ साठी पण चांगलं असत.
चांगलं असत आणि कस आपण घरी बनवतो म्हणले आपण सगळं चांगलं व
हो चांगलं स्वच्छ, स्वच्छ वापरतो.
स्वच्छ सगळ हे करून वापर म त्यामुळे ते जरा म्हणजे मुलांना पण त्यांच्या आरोग्यासाठी पण चांगलं ते. हम्म. किती म्हणलं आपण बाहेरच तरी आता पॅकिंगच जरी म्हटल तरी पण केलेल असत.
हो बरेच दिवसांपासून पॅकिंग असत.
पॅकिंग असते बाहेर सगळंच मिळत नाही
हम्म तेच ना सगळंच मिळतं बाहेर पण. पण घरी बनवलेलं खाद्यपदार्थच चांगलं राहत. सगळ्यांसाठीच म्हणा वय वयस्कर लोक असतात आपल्या घरात लहान मुलं असतात किंवा आपल्या स्वतःसाठी पण. चांगलंच असतं घरी बनवलेलं खाद्यपदार्थ.
हो ना आणि कसं आपण त्यात वेगवेगळं काय काय पौष्टिक टाकून म्हणजे नाही का बनूवु शकतो
बनवू शकतो बरोबर
ना असं तर काय तस म्हणजे हातात दिलं तर खात नाही पोरा असं कधी गुळ चपाती असं खाणार नाही मग ते लाडूमध्येध काही टाकून वगैरे नाही का आपलं दुसर वेगवेग व काय काय टाकून डायय फुट हा ड्रायफ्रूट ती पण त्यात टाकू शकतो हम आणि मुलांच पण कसं होत वेगवेगळ लागत त्यांना एक एक पदार्थ जास्त नाही खाऊ शकत बोर होत
वेगवेगळ्या प्रकारे खाद्यपदार्थ बनवून त्यांना खाऊ घायला लागतात तेव्हाच खातात
तरच खातात ते आणि मग तिथे बघितल्या मित्र मैत्रिणींच बघितलेलं असतं ना आजहेनी डब्यात ते आणलं आज यानी हे आणलं मग ते म बाहेर काही देण्यापेक्षा केक वगैरे नाही का ते देण्यापेक्षा आपलं घरचं हे पण चांगलं पोष्टिक हम् आणि डब्याला पण दोन प्रकारचे नाही का स्नॅक्स चा एक डबा द्यावा लागत तो लंच ब्रेकचा एक पोळीचा एक मग ते रोजचे प्रश्न म्हणजे असतोच
असतच काय बनवायचं हो
ून जरी ठेव लाडू तरी पण ते त्यात तीन चार दिवस तर म्हणजे खुश असतो हम्म त्यांतर शेंगदाण्याचे लाडू म्हणा अ का असं शेंगदाण्याचा कूट करून त्यात पण ड्रायफ्रूटच पावडर करून टाकली तर ते पण म्हणजे छान पौष्टिक होतात
पौष्टिक असत हो बरोबर बरोबर
साखरेऐवजी गुळ टाकलं तर ते जरा अजून चांगलं
हम्म गुडाचे छान होतात आणि आवडीने खातात मग त मुलं
चालेल तई तुमच्याशी बोलून छान वाटलं
तुम्हाला पण छान वाटलं बले
चालेल चालेल ठेव म
हो हो ओके